हॅलो
हा हॅलो
हॅलो
हा बोलत आहे
हा नमस्ते ताई कशा आहात
हा मजा
कसय वाात अ आवाज येतोय का माझा तुम्हाला
हो हो येतय ना तुम्ही कशात म्हटलं हम्म तेठी काय गेले ते कुठे गावाकडे फिरायला हम् गावाकडे
हो गावाकडे म्हणजे हो गावाकड म्हणजे आजही गावाकडेच आहे आताही गावाकडेच आहे मी आणि अ निसर्ग हो अ मी इकड इकडच्या साईडला आहे पुणे साईडला
अचछा
आणि म्हणजे प्रपुरा म्हणजे आम्ही गावातच राहणार विमाणसाहत
असं आम्हाला बी गावाकडते सवय राहण्याची माय हम्म इकडे नंदुरबारला राहतो आम्ही.
हो ना
हम काय म्हणतात आज म मुलं वगैरे काय म्हणतात?
हा नाही काय नाही मुलांच काय त्यांची आता शाळा चालू झालेली आहे. शाळेत जातायत पण काय झालं दमट वातावरण नावो हे खूप दमट वातावरण ना हा वो हो खूप खूप गरम वातावरण आहे आणि दिवसभर तुम्हाला सांगू का? काय झालंय पर्यावरणाची एवढी हानी झाली आहे ना झाडं जास नाहीयत आणि गावच्या लेव हां गावच्या लेवलला आहेत झाडं पण तुमच्या तिकडे शहरा साईडला म्हणजे थोडंस प्रॉब्लेम येतो झाडांचा वगैरे, तसं आता आम इकडे कशे गावच्या लेव्हलला झाडं वगैरे चांगले आहेत. आणि कसं गावचं वातावरण असतं शेळ्या आहे, मेंढ्या आहे हे गाई म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी शेती आणि दिवसभर म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीमध्ये दिवस निघून जातो. हा संध्याकाळी संध्याकाळी एकत्रित फॅमिली सगळी काहि म्हण नाही का कुटुंब एकत्रित एकत्रित जेवण हा आशा आशा पद्धतीने गावाचं वातावरण आणि ते छान येवो गावाचं वातावरण
हावा बी मस्त येते गावाकडे, लोक लवकरच काम करून झोप पण जातात मस्त आरामामध्ये. मोबाईल बघत नाही, काही नाही मस्त आठ नऊ वाजेला जेवण झाले तर त्यांचे त्यांचे मस्त झोपून जातात. आणि अजून सकाळी सकाळी बी लवकर उठतात अजून. मस्त झोप पण होऊन जाते त्यांची रात्रभर, आपले लोक कसे इकडे ना शेराकडे तर बारा एक वाजे लगून फिरत बसतात लोकं.
हो हो श शहर न श शहरा साईड ला तेच आहे आणि आणि गावाकड पाच वाजताच उठतात हो, पाच ला चार ला पाच पाच ला चार ला उठा ज अं गायां गायांचं आवरायचं गोठ्याचं आवरायचं झाड लोट करायची म्हणजे कसं आणि सकाळी सगळ्यात सुंदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळची शुद्ध हवा भेट ते आपल्याला गावाकडे
हम्म ऑक्सिजन बी मिळून जातो तर गायच्या शेणाचा वास त्याचं बी तुळशी जवळ जायचं तिचा ऑक्सिजन मिळतो आपल्याला.
हो हो हो हो. ते प ते पण होतय ना.
आपल्या शहरामध्ये तर काही नाही आठ नऊ वाजेपर्यंत झोपतात, मग उठतात मग डायरेक्ट ब्रश वगैरे अंघोळ वगैरे झाले का लगेच टिफिन घेऊन चा चालले त्यांच्याडे
हो हो हो आणि शहराचं जीवन कसं शहराचं म्हणजे दगदगीच जीवन आहे सगळं शहराचं जीवन. धावपळीचं जीवन आहे असं काही नाही म्हणजे अं आपण गावाकड राहिलं तरी कष्टयच करायचे, आणि शहरात राहिलेच पण शहरामध्ये वेळेवर जेवण नाही, वेळेवर झोप नाही वेळेवर खूप काही आहे तसं गावाकडे कसं दिवसभर काम कराचं संध्याकाळी जेवण करा आणि आराम करा शांततेत झोप
हम्म
झोपे गावाकडच्या माणसाला व्यवस्थित झोपे तस शहर त्या माणसाला झोप नाही त्याच धावपळीचं प्रवास त्याच काम तेव्हा म्हणजे महिलेनी पण काम करायचं पुरुषांनी वाच म्हणजे पूर्ण कुटुं कुटुंब असस्त व्यस्त म्हणजे अ. गावाकडे कस असतं दिवसभर जरी बाजूबाजूला सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी असले. तरी संध्याकाळी आपल्या घरट्यामध्ये घरामध्ये सगळेज एकत्र कुटुंबामध्ये येऊन जेवतात. तसश हो गप्पा गोष्टी होता देवाण घेवाण होती. विचारांची देवाणघेवाण होती बोलणं होत तस शहराला तसं नाही हो. ह बाईक आमला गेली तेव्हा माणूस माणूस काे तेव्हा बाई घरी मुल कामाला गेली घरामधे एकट एकट पडल्यासारखं होत म्हणजे कुणीच कुणाला कधी कधी भेट म्हणे एका घरात सगळेजण राहतात.
ह जेवण बी करून घेतात केव्हा जेवण करतो केव्हा नाही नाही. शहरातमध्ये को न.
हो शहरामध्ये म्हणजे हे हो. आणि गावामध्ये ह. गावामध्ये म्हणजे वातावरण गावाचं वातावरण थोडसं वेगळं त्या मनाने म्हणजे हा निसर्ग म्हणा. अ खाण पिण म्हणा भाजीपाला म्हणा भाजीपालाही कसं गावाला बस असतं. भाजीपाला आणला ह्याव ही भाजी बनवली. भाज्या बनवल्या हे गावाला होऊन जात. हा तस शहराला गाणे ये.
मला हे आवडतच मला हे आवडतच नाही मला ते आवडत नाही. मला चायनीसच आवडतं मला मॅगीच आवडते.
अरे बापरे शहरामध्ये तेच आहे ते कुरकुरे आहे मॅगी. हे असे विषय पण आरोग्यासाठी म्हणजे सगळ हेे हानिकारक आहे ना. हा आरोग्य आरोग्यासाठी हानिकर जरा ते.
हम्म ते गावा गावाकडच कस भाजी भाकर खुडा खहिल्यानी त्याच्यानी रक्त बनत भाजी.
तुम्ही तुम्ही गेले होते का गावाकडे?
मग माझं गावाकडचंच आहे सगळं माझ्या गावाकडे पण राहते शहराकडे बी राहते.
हो ना दोननी साईडला. हा हा हा मझ सारखंच करताय तुम्ही मी. हा मी पण कधी गावाला राहते कधी शहराला राहते.
हम्म हम्म हम् मला आवडतं उलट गावाकडच आवडत. त म्हणा शुद्ध हवा असते तिकड ती हम्.
हम्म हम् ह नाही गावाकडचं हवामान मला आवडतं त्याच्यामुळेच मी. सारख गावाला येत राहती. सारखं सारखं गावाचा प्रवास सारखा असतो माझा. पंधरा दिवसांनी एक महिन्यानी आठ दहा दिवसाला पण आठ दहा दिवसाला पण गावाकडचा प्रवास असतो काय.
आणि मुलांना बी आवडतं म्हजे गावाकडच गावाकडच ते कस शेतात. हा एकदम मस्त वाटत गावा कडे गेल्या म्हणजे चला मामाच्या गावाला चला आपण आजीच्या गावाला. त्यांना बी कसं मन सोपट फिरायला मिळतं गाळ बैलगाड्यावर बसायला मिळतं. गाडी चालवायला मिळते हा असं मनस मनस मनासारखा वागायला मिळतील यंदा तिकडे
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
आपल्या इथ कस आहे घरातल्या घरात ट्युशन शाळा ट्युशन शाळा त्याच्यामध्ये मग मुलं बोरवून जातात.
बोर होऊन जात वो फक्त पुस्तक घ्यायचं बसायचं पुस् घ्यायचं, बसायचं बाहेर जायचं आणि कसं शहराला खेळायला ग्राउंड नाही का काही नाही खूप प्रश्न असतात तस आणि खेड्यामध्ये तुम्ही गाव कडं कुठेही खेळा काही करा. हे पण असतं ना गावाकडे. का माहेरी गेले होते का?
हा माहेरीच गेली होती ना. लहानपणापास लहानच्या मोठे झाले तिकडे मग माहेरीच जायचं. आपल्याला आवडतो गेला म्हणजेकडच ते भुईमुंगच्या शेंगा गावाकचे बाज भाकर.
हो ना.
तिकडचं अन्न गावाकडचं अन्न एकदम भारी असत. पुरणाच्या पोळ्या
हो ना. मासवडी मासवडी खाताय ना?
नाही आम्ही खात.
मास मासवडी म्हणजे आपल्या ते बेसन पिठापासून बनवता ते मासवडी कधी प्रकार खाल्लाय का तुम्ही?
बेसन पिठापासून बनतात का ते?
हो हो हो बेसनपीठ बेसनपीठ आपली पांढरे तीड शेंगदाण्याचा क कूट अ कोथंबीर कांदा. हे चार वस्तू त्याच्यामध्ये घालायचे आणि मसाले असतात हे कुट क कुट बनून घ्याय मसाल्यामध्ये परतून घ्यायच कोथंबीर वगैरे टाकून आणि बेसन हट आपलं नाही कसं मोठ्या पातील्यामध्ये हटवून घ्यायचं. हटवून घेऊन त्याला आपल्या पा त्या वरती अ आपण भाकर कशी थापतो? भाकरी सारखं थापायचंय आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते सारण घालून अ ती तयार करायची अशा वड्या वड्या तयार करायच्या आणि त्याच्यामध्ये तो रस्सा वगैरे करून ते मासवडी पण तो खायला म्हणजे खूप छान प्रकार.
आपली पाठोळ्यांची भाजी सारखी का पाटो पाठोळ्यांची भा जेवन होत तसं सारख का?
हा हा कशी बनवता तुम्ही कशी बनवता?
आम्ही पाठोळांची भाजी असच बेसन पीठ अस मिक्स करून पाटोळ्यासारखे . जसे आपण वरनाळ्या मध्ये करत नाही का डाळ चिकल्यासारख्या.
हा, हा, हा.
तशा पाठोळ्या लागतो आणि मग तश्या डाळ चिकल्या सारख्या करतो ना तसे या पाठोळ्या मग मसाल्याची भाजी मध्ये टाकतो आम्ही अस.
हा, हा, हा, हा ते काय होतं म्हणजे प्रत्येक ठि आणि तो वेगवेगळा शब्द आहे बर का?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
हा काही चकुल्या म्हणतात काही पाटोळ्या म्हणतात असं हे आहे शब्द आहेत.
हम्म.
हम्म, हम्म, हम्म आमच्या इकडे जास्त चकुल्या म्हणतात त्याला.
नाव वेगवेेगळा दिलेल आहे त्याला.
नाव नाव वेगवेगळं वेगवेगवेगळं दिलेलं आहे. असंय ते.
काय चालुये अजून?
हो ना आमच्या इथ आता चाललेय सध्याला आता बाजरी हो बाजरी तर ह्या वर्षी तर अजून पाऊस नसल्यामुळे काय झालंय बाजरी तर फिरणी नाही झाली नाहीत एवढ्या मध्ये बाजरी पेरणी खू रुपायला येते बाजरी
हम्म
हम्म बाजरी ह्या वेळेस पाऊसच नाही आतापर्यंत सात तारखेला ज पाऊस झाला चांगला उन्हाळ्यामध्ये पंचवीस तारखेच्या नंतर पंचवीस मे नंतर पाऊस होतो ह सात तारखेपासून चांगला पाऊस चालू होतो सात तारखेचा पाऊस झाला ना आठ नऊ तारखेला तर बाजरी पेरलेली असते आतापर्यंत बाजरी तुम्हाला सांगते त्याला खुरपाला येत
साठ जून पासून पाऊस चालू होऊन जाईचा आता तर तुम्ही सम पनधनास सोळा तारीख येऊन गेली तरी पाऊसा आला नाही येईल येईल पडेल बरोबर
अ तई एक मी तुम्हाला करू का कॉल परत
हा चालेल चालेल चालेल तनचे दहाले झाले त्या अ